हॅलो!
हा हॅलो!
हा बोला ना?
हा काय करताय?
काही नाही आताचं चहा वगैरे झाला, तुमचा झाला?
नाही बस बरं नाहीये सध्या तर.
हो का काय झालं?
काही नाही बस मायग्रेनचा त्रास.
अरे बापरे! हो का दवाखान्यात जाऊन आल्या की नाही? तुम्ही चेक केला की नाही मायग्रेन?
हो केला सेकंड स्टेज सांगितली.
हो का, तरी पण त्या डॉक्टरनीच हो ना हे वातावरण सध्या पाण्याचं चालू ये ना.
हम्म हम्म
हा त्याने सर्दी वगैरे झाली.
अच्छा! काळजी घ्या
हो, डॉक्टरने सांगितले असेल ना रिझन मायग्रेनचे का होतेय?
हो ते जेनेटिक्स, म्हणजे घरात जर कोणाला आधी वगैरे झाला असेल, तर मग ते पुढच्या पिढीला होते.
हो का?
हम्म, माझ्या घरी माझ्या आजोबांना होता आधी.
मॅग्रेन का?
हो हो
हम्म त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे तुमचं डोकं दुखते का?
हो बॅक साइडच खूप दुखते म्हणजे त्याचे खूप प्रकार असतात. हाफ डो डोकं दुख कोणाच, कोणाच माग मागचं डोकं दुखतेय. कोणाचं पूर्ण डोकं दुखत. तेच ना ते डोक्यावर ताण पडते खूप? चक्कर येते, नाही तर कोणाला उलट्या येतेत.
हम्म, मग तुमचा सेकंड स्टेटचा आहे का सध्या?
हो हो.
हो का, त्याच्या मेडिसिन चालु ये का मग?
मला फक्तं उलट्या येतात चक्र वगैरे नाही येत.
हो का, हो ना आता तेच ना मायग्रेनचा तोच प्रॉब्लेम आहे डोकं खूप दुखतेय त्याच्यामध्ये.
हो माझं त्यात टेन्थ आहे तर तिच्यातन काहीचं कळतं पण नाही ते तीच पण करा लागते.
हो ना ते एक तर त्याचं पण टेन्शन राहते टेन्थ म्हटल्यावरती.
हो
हम्म मग आता अभ्यास वगैरे, दहावीचा सुरु झाला असेल ना क्लासेस आहेत का एक्स्ट्रा?
हा क्लासेस पण चालू झालेत आणि शाळा पण चालू झाली, ट्युशन वगैरे
मग त्यांनसाठी ट्युशन लावलेली आहे का वेगळे
हो मी लावली स्कॉलर अकॅडमी
अच्छा म लावावीच लागतात सध्या पॅटर्न कोणत आहे तुमचा सीबीएसी आहे कि साधा आहे
सी बीस एस सी
हो का हो ना माझ्या टाइमला तस स्वतः होता आता सीबीएससी पॅटर्न आला ना
हम्म
हम्मम् आता मग त्याचे पॅटर्न वेगळे आहेत ना
कशी आहेत
हो आता काकाची चांगली आहे तब्बेत
दादा घेतो का आमची तुमची काळजी
हो घेतात ना पण आता आज सध्या बाहेर गेलेले आहेत ना ते चेकअप साठीच गेले आज हा त्यांना सांगितलं होत ना तु एकदा चेकअप करून या अमरावतीला हम्म तर त्यासाठीच गेलेले एक ते दोघजण आज एक तर पाणी जास्त होत
हा हा दिवसभर पाणी पाऊसच चालू आहे
सुरूच आहे इकडे पाणी
हा तुम्हाला क्लासेस एक पण नाही झाले
हो का हो ना आज दिवसभर पाणीच काहीच करणार नाही आराम झोपलया ऊन नाही काहीच नाही.
मग कुठे जाणार आहे का फिरायला वगैरे पावसाळ्यात
चालू आहे आता विचार आपण जाऊ सगळे तुम्ही कुठे जाणार आहे का?
आता काही ठरवलं तर नाही पण विचार चालू आहे काश्मीर वगैरेला जाऊ.
काश्मीरचा
हो तुम्ही गेले होतेत ना आधी तर कसा होता एक्सपिरियन्स
पहिल्यांदाच काडल्या होत्या ट्रिप त्या हम्म हम्म फिरण्यासाठी छान आहे तिकडे
हम् आम्ही तर कित्येक वर्षापासून विचार करतोय की जाऊ जाऊ पण काय नाही कारण्याच्या ओडतच आहेत आमच
हा पण ते कस दोघांपेक्षा आहे ना जर सगळं ग्रुप गेला ना सोबत चांगलं पडते हा म्हणजे मजा येत कस दोघा म्हणजे जास्त फिरता येत नाही तर दोघच राहतो ना आपण हम्म ते कस सगळे सोबत राहले कि जास्त मजा येते
हो
हम् तिकडे शॉपिंग वगैरे त्यासाठी पण चांगलं हो माझं सर्व व छान चालू आहे तुमचं
वा चालू आहे आता टेनथ आहे त्यांच्या क्लासेस वगैरे त्याचा अभ्यास आता उद्या प उद्या क्लास म्हणजे पेपर आहे आमचा चाळीस मार्कसचा स्कूल मधी आठ ते अकरा त्याचाच अभ्यास वगैरे करत आहे.
हो का हम्म. मागे ती सोयाबीनची बिर्यानी म्हणाली होती ना.
हो.
हा छान बनवले मला सांगत होत ताई की बनवायचा विचार चालूय मला कशी बनवली होती बर तरी
काहीच नाही सोयाबीन पहिले उकडायच.
हा म्हणजे पॅकेटवाले की साधे आपल्या घरचे
अ कोणते पण पण मी पॅकेटवाले घेतले होते.
अच्छा?
हा मग त्याच्यानंतर तांदूळ वगैरे आपले बासमतीच घ्यायची. नाही तर मग साधे? पण घेऊ शकतात मग त्याला धुवायचे वगैरे त्याला पाण्यात दिसतो थोडेसेे असे. भिजवायला ठेवून द्यायचे आणि मंग. त्यानंतर तेच नाही लिंबू वगैरे थोडासा रस वगैरे टाकायचा लिंबूचा? नाही मग त्याच्या स्लाइस वगैरे करून टाकायचे.
म्हणजे याच्यामध्ये तांदुळामध्ये टाक्याचे उकलताना.
हो नाही नाही आपण ते तांदूळ धुतल्यानंतर त्या थोडस पाणी टाकून त्याला सोकवयच. करायला ठेवत ना? तिच्यात नाही लिंबूची स्लाइस वगैरे टाकून ठेवायची. त्यान ते तांदूळ जेव आपण उकडयला टाकतो ते ते मोकळे मोकळे राहतात.
हम् हम्.
अ आणि मग त्याच्यानंतर मग आपण? अ तांदूळवर उकळ उकडणं वगैरे झालं? कि मग तिच्यात फोडणी वगरे द्यायची आणि मग ते अस? सोयाबीन वरुन टाकायची एक दोन सिट्टी झाली की मग तयार आपला बा हे बिर्याणी.
हो का त्याच्या फोडणीमध्ये मग कोणते मसाले टाकता.
तेच म्हणजे विकत मिळतात ना की आपल्याला जर? हे पाहिजे असेल तर कि हेच?
हा बिर्याणीची?
हा बिर्याणीची म्हणजे आता असत आजकाल तर खूप हे मिळत. त्यात काय म्हणतात अ?
हम.
आणि आता तर लेटेस्ट ते हे पण आलेले आहेत की मेक. अ इन्स्टन मेकिंगची बिर्याणी? त्यात फक्त पाण्यामध्ये ते सगळे टाक? टाकले की आपल्याला फक्त एक दोन सिट्ट्या होऊ द्यायच्या आणि मग झाली बिर्याणी तयार.
हो का म्हणजे पॅकेटवाले पूर्ण काही टाकायचे.
काहीच हा काहीच टाकायची गरज नाही. ना आपल्याला ते तांदूळ वगैरे धुवायचे पण काही काम नाही काहीच?
हो का डायरेक्ट इन्स्टंट मध्ये म्हणजे कुकरमध्येध्ये टाकलं की रेडी सिट्टी घेऊन.
की रेडी?
हो का छान आहे पण मस्त आहे आपल्याला गाई असली पण. लगेच फायदे असेल तर ते चांगलं आहे. हो ना.
त्यामध्ये चिकन बिर्याणी व त्यामध्ये चिकन बिर्याणी सोया. सोया बिर्याणी खूप पनीर बिर्याणी खूप खूप व्हरायटी आहे त्यामध्ये
हम्म बघाव लागेल ते ट्राय करून.
हम्म आजकाल जसे ते हं. हे बनतात ना म्हणजे गुलाबजामुन वगैरे. इंस्टंट हा इंस्टंट वाले तसेच बिर्यानी. त्याचे पण पॅकेटस वगैरे मिळतात.
अच्छा त्यामध्ये पण व्हरायटी आली वाटते आता बरीच रेस्टॉरंट मध्ये पण.
हो त्यामुळे टेस्ट पण खूप छान मिळते.
ऑनलाईन बघितले होते ना मी त्याचे पॅकेट नवीन नवीन आले आता त्याच्यामध्ये पण.
अच्छा,?
हम्म हम्?
अ तुम्ही हे काश्मी काश्मीरला गेले होतात. तर तिथे शॉपिंग वगैरे केली होती ते ऑनलाईन केली होती का ऑफलाईन केली होती
नाही ऑफलाईन केली होती
अच्छा कारण की साईज माझी साईज अशी प्लस साईज आहे ना तर अशी ऑफलाईन एवढी म्हणजे खूप अशी व्हेरायटी नुसार मिळणार नाही म्हणून माझा विचार चाल की ऑनलाईन कराव क ऑफलाईन करा
नाही तिथे ऑफलाईन मध्ये पण बरेच ऑप्शन आहेत पण मॉल आहेत ना तिथे तर प्रत्येक याच्यामध्ये साइज पण अवलेबल आहे
हा पणच कारिंज सारखे इथं नसते ना म्हणून
तकडे नाही भेटत जास्त साईज आपल्या असं आहे ऑनलाईन मध्ये तिथे जास्त ऑप्श नतात पण तिथे आहेतच मॉल वगैरे आहेत बरेच आणि प्लस साइज मध्ये पण जास्त ऑप्शन आहे तिथे
हा हम्म मग कस चालू आहे तुमचं
माझं तर हो आता चांगलं चालू आहे मस्त आता माझा चालू आहे विचार क्लास करायचा पार्लरचा पार्लरच मी म्हणजे इकडे चालू होणार आहे सध्या
अच्छा कुठ म्हणजे किती ते किती राहणार आहे क्लास तेच वगैरे
क्लासेसचा टाइम तसा अ बारा ते तीन आहे
अच्छा
हम्म म्हणजे त्या नाही नाही आहेत ना सोबत दहा जणची बॅच असणार आहे ती
हा हा
अजून बाकी मुली यायच्या आहेत त्याच्यामध्ये दोन तीन दिवसानंतर होईल बर नाही ऑफलाईन आफ अ हा ऑनलाईन कसं एकदम व्यवस्थित सांगता येत नाही ना आपल्याला समजत पण नाही कि काय करायचं ऑफलाईन मध्ये कस त्या सांगतात व्यवस्थित कटिंग वगैरे काय राहते
हम्म आणि पार्लरमध्ये पण खूप इन्कम जास्त आहे आजकाल सगळ्यांनाच हम्म सगळ्यांनाच काही ना काही
हो सीझन वाईज तर खूप जास्त चालते ना हेअरकट वगैरे हे तर नेहमीच करतात वॅक्सिन प्रत्येक महिन्याला चालूच राहते
हो सगळं आजकाल हम् आजकाल काही ना काही सगळ सगळ्या मुलींना नाही का स्वतःच काही ना काही असलं पाहिजेच
हो ना तेच तर आपल्याकडे काही ना काहीतरी पाहिजे
हम्म त मग स्वप्ना काकु वगैरे कसे आहेत
हो छान आहे त्यांची पण तब्येत आजार अशी हेच आहे वातावरणामुळे
हो आमच्या घरी सगळ्यांना स्टाफ वगैरे आहेत
हम्म हे कसं पाणी ये ते चालू आहे हे ना नवी आता हे बदलला ना वातावरण बदललं ना त्यामुळे कस सर्दी सर्दी खोकला चालूच राहते
मग दवाखान्यात वगैरे गेल्या होत्या का
हो द जाऊन आल्या मम् ममी गोळ्या वगैरे घेतल्या पण कस ते डॉक्टर ते म्हणे की हे वातावरण चेंज झालं म्हणूनच झाला म्हणे तुम्हाला
अच्छा
गरम पाणी
हम्म काळजी घ्या म्हणा त्यांना
हो आता ते कसं एक तर हे वेदर चेंज झाल्यामुळे होतेच माझी पण तब्येत खराबच होती आता पण थोडी थोडी छान गली
हम्म आजकाल तर तिथे तुम्हाला -माहित आहे का तिथे बायपास व एक सेल पण लागले हाय
कोणता
अ-खूप मस्त मस्त हे मि-मिळते ॲस्टेटिक बॉटल्स वगैरे त्या हो त्या आजकाल मुली वापरतात ना त्या -मोठ्या मोठ्या बॉटल्स वगैरे अस
हा ते-तेच्यावर लिहिलेलं का की पाणी कितीय काय
हा हा तशाच ॲस्टॅटिक असतात त्या खूप
हा हा मला घ्यायची होती तशी बॉटल आता लागल सेल तिथे
हा
हम् मणा छान आहे ते ऑनलाईन खूप महाग भेट
हा तर तिथे खूप मस्त सेल लागलेलं आहे मी- घेत तल्या म तीन तिथून हो तर एक तशी नाही पडली पण मी तीन घेतल्या तर म मला दोन हजाराच्या पडल्यात त्या
हो का दोन हजारामध्ये पुरला कारण ऑनलाईन महाग आहे ती बाॅट पंधराशेची एक दाखोली
आण आजकाल त्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत कोणाहीकडे मग त्याच्या वॉटल्या दिसल्या.
हो ना आणि त्याने हे पण होते ना आपण जास्त पाणी ब त्याच्याकडे बघत बघत. तस आपलं जास्त- पाणी कंझ्युम करणं होत नाही.
हम्म
ह मघ माझा पण विचार झाचालाय घेते मी पण
वॉटर पोर्णि दिवशी तुमची साडी घेतली हो त कुठून घेतली होती
ती माझ्या आईने घेतली ना वाशिमवरून
हो का खूप मस्त घेतली होती तुमचा शूट पण खूप मस्त झाला होता कुठे गेला होता तो शूट